हा बोला की काय चाललंय?
काय नाही आता आवरायचं जेवणाचं.
हा हा, चहा तेन झाला? होय, होय झाला की आताच, तुमचा?
हा हा, होय आवरलं सगळ.
हा हा. बाकी काय कराल, जेवण थोडं लेट न बनवताय.
हा हा.
हम्म.
नाही आत्ता चालू करतोय आम्ही, जेवतोय ना आम्ही आठ साडेआठला जेवतोय. त्यामुळे लवकरच बनवाव लागतय, हम्म, तुम्ही वेळान जेवताय काय?
लेट न असतय नव म लेटनच कराय घालतोय.
हा परत आणि नंतर थंड झाल की आणि हे होतय. परत गरम
म्हणजे कस भाकरी शेवट करतोय म्हणजे गरम गरम खायला करतोय.
हा हा हा.
हम्म, आणि परत आधी करून ठेवलं की मग परत थंड होतय.
कडक पण होत्यात हम्म तेवढं गरम आपलं. दिवसभर कसं बाहेर जेवलेलं असत त्यामुळ, संध्याकाळी आपलं गरम गरम दिलं की बरं वाटतं त्यांना पण. कामावरन आलं की, हा हा, काय म्हणताय? पाऊस आहे का?
पाऊस नाहीये इकडं. तिकड तुमच्याकड?
हम्म, नाहीये पण ते परवा पडलेला तेवढाच त्यानंतर काय नाही झाला.
हा, हा, इकड पण काय नाही, गरमच होतय.
हा, ह.
म्हणजे थोड्या गरमी थोडी प्रमाणात कमी आलाय जास्त- जास्त प्रमाणात म्हणजे होते, ते कमी जरा आल थोडस, हम्म.
म्हणजे गरमीत कसं तर थंड आईस्क्रीम य ते खात असाल मग तिकडं?
होय, चालूच असते की.
हा, हा, आईस्क्रीम आवडतंय का घरी बनवतय?
अ.. घरी नाही बनवत अ.. दुकानातूनच की.
हा, हा, हा, मी कसा त- नाही कधी ट्राय केलं नाही, ते एकदा मँगोचं तेवढं केलं होत-
हां.
हा, त्यानंतर का नाही ते बघायचं होत करून, मँगो मस्तानी वगैरे.
आता बनवू शकताय की, मँगो पण आता आंब पण-
होय, आंबे पण स्वस्त झालेत आता तेच आता आहेय- बघायचं, बनवायचं जरा. चालूय बघू आता कधी होईल तेव्हा, वातावरण नाही यावर्षी- पाऊस येतच हाय, हम्म, ते कस ते जरा- थंड पिलं की जरा बरं वाटतं उन्हाळ्यात.
होय.
हम्म, नाही तर उन्हाळ्यात कस. आपलं नैसर्गिक पदार्थ पण म्हणजे, कोकम, सरबत, हे तेन पण छान लागते पण- आणि आईस्क्रीम कसं थंड लागतय, पण ते उष्णच असतय, त्यामध्ये- आपल्या शरीराला त्रास होतय नंतर.
हो, पावसात त्याच हे होत.
हा, पाऊस चालू झाल की, ते उष्णता बाहेर टाकतय. आणि सर्दी म्हणा, हे कप वगैरे होते ना ते, तेच आता वेगवेगळ आहे- क्रीम कस स्टँडर्ड वगैरे नसतय, कुठल्या कंपनीच चांगलं असतय कुठल्या-
म्हणजे आता डुब्लिकेट- कुठे, कुठे तरी डुप्लिकेट माल घेऊन येतय, हम्म.. तस होतय.
तर तेच टेस्ट नाही एवढी, महाग आहेत पण टेस्ट नाही अशे झालय.
हा, हा, ते पहिलं बघा पूजा आईस्क्रीम असायचं.
हा, गावी भेटत होत ते, आम्ही पण खात होतो पहिला. आता नाहीये, तशी क्वालिटी. आणि ते एक रुपयाला येत होत, हा. आणि ते एक रुपयेच आता, वीसच जरी खाल्लं तरी त्या एक रुपये- च्या आईस्क्रीमची नाहीच चव येत त्याला.
नाय, नाय.
पहिला आम्ही शनिवार, रविवार ते आले की आईस्क्रीम खायच, एक रुपये घ्यायचं- ह.. रडून, रडून घ्यायचं, घरातल्यांच्याकडून.
टेस्ट वेगळीच असायची.
हा, ते प्युअर मिल्कमध्ये यायचं, आता हे काय सगळं डब्लिकेट-
आणि ब त्यावेेळेस बघा बर्फचं पण खालेलं ते पण किती गोड लागत-
हा चांगलं लागायचं ते, बर्फाचा गोळा वगैरे.
आता बर्फाच खातय, त्याच्यात अ.. गोड नसत.
नुसतं हेच की गोड काय नसते कलरच नुसता.
होय.
अ आईस केंडीना ती? बर्फाच हा छान लागायचं ते पहिला मुलांना आपलं यायचं ते शनिवार, रविवार शाळेला सुट्टी असायची दुपार झाले की सगळ, सगळे गोळा व्हायचेस
ते गाडी सगळी गाडी पाठण्यात अस
हा गाडीच्या भोवत ना सगळे असणार काका मला ह्या कलरचं द्या, त्या कलरचं द्या
हो म्हणजे पहिले दिवस वेगळंच होते.
होय तेच की आता महागाई वाढली सगळे हे बदललंय सगळ. त्यामुळं सगळ्यांचं राहणीमान बदलय पहिला कस आहे त्यात समाधान होत आता तसं नाही आहे.
नाही हो.
पाहिजे अजून, पाहिजे असं आहे.
हम्म, म्हणजे ते समाधान ना म्हणजे नाय त्यांच्या अपेक्षा जास्त वाढत चालल्यात.
हा, हा असं वेगवेगळे सरबत वगैरे कधी ट्राय केलंय का?
अ कोकम आणि लिंबू तेवढेच की दुसरे नाही कोणते बनवत
हा, हा नाही सरबत मध्ये पण प्रकार आहेत भरपूर
हा, हा..
ते गोंद क तिरा म्हणून पण एक हे भेटते ते पण चांगलं असत उष्णतेसाठी म्हणजे आपलं डिंक असत ना तशातलच पण तो वेगळा डिंक असतोय.
हा, हा.
हम्म ते पण छान लागतय ते आधी रात्रभर भिजवायचं एक, दोन तीन खडेच टाकायचे जास्त नाही टाकायचे पाण्यात रात्र तर बर भिजवायचं ते आदल्या दिवशी
हा.
हा नाही तुम्हाला दुपारी करायचं असेल तर सकाळी भिजवला तरी चालतय.
म्हणजे ते उष्णतेसाठी चांगलंये तर.
हा चांगलाये.
हम्म, हम्म बघायला पाहिजे मला पण उष्णता आहे जास्त.
हा, हा, हा ना आता ते एक आता पावसाळ्यात नाही हे होणार ते गरमीतच खाल
आता गरमच आहे ना पायानशी बघ बग, बग सुटते आता.
हा, हा जरा तेल वगैरे रात्रीच लावून ना वाटीने घासायच.
हम्म, ते औषध वगैरे गोळ्या
हा, हा गोळ्या नाका लयी खाऊ गोळी न पण त्रास होत असतेय.
हा, हा नाही आता मधी बंद केलेलं मी आता गावाकडे गेल्यानंतर मी काही खायलाच नव्हते आणि औषध पण लावायला नव्हते.
हा, ह औषध क्रीम वगैरे लावा. पण आज सप्लिमेंट म्हणजे बॉडीमध्ये सप्लिमेंट घेऊ नका काय कारण ते नंतर आपल्याच हला इफेक्ट होतय.
हा हा.
हम्म त्या मोबाईल व वगैरे असं म्हणजे बघायचं उष्ण कमवण्यासाठी काय आहे आयुर्वेदिक आहे का घरगुती उपाय काय आहे का असं बघायचं जरा
हां ह
हम् त्यामुळे पण थोडं घरगुती उपाय केलेल बरच असते उष्णतेसाठी तेन सारख्या गोळ्या म्हल्या तर परत त्या गोळ्यांची हिट परत आणि उष्णता जास्त वाढते
हो आणि जास्त वाढते
हम्म गोळीना उष्णता असतेच ना
हम्म मग काही कमी करण्यासाठी काय उपाय आहेत का तुमच्याकड
अ माझे ते काय नाही पण ते सब्जा बी वगैरे पितात म्हणे ते पाण्यात टाकून त्याच पण होतंय सरबत वगैरे त्यात थोडं लिंबू टाकायचा परत ते सब्जा बी फालूदयं बरोबर भेटतय बघा ते हम्म तस
पण करून बघितलं ते प्यायलाच होत नाही
हा हा हां मग ते जरा गोड वगैरे मिक्स करायचं मग त्यात
मग आता ते कोकम सरबत आपण करतो ते सगत तसं घालून प्यायला पाहिजे
हा तसं बघायचं थोडस एक लईत टाकायची नाही ते जास्त होते फुगून थोडस टाकून बघायचं
ह हां
आणि जरा बघायचं लिंबू वगैरे पण लिंबू सरबत मध्ये ते टाकून बघायचं तसं
ह तेच मध प्यायला चालू मध्ये प्यायला चालू केलतात ते काय प्यायलाच होईल
हा हा हा नाही तर अजून उपाय असतील बघा ज युट्यूब वर वगैरे तथ देतात घरगुती उपाय वगैरे एक एक असतात ना इफेक्ट तव एक एक नाही आहे
हा ते खोबरेल तेल आणि असं वाटीन चोळ्यानंतर तेन पण कमी होतेय पण ते तेवढ्या पुुरतंच होते
हा हा मग एवं कसं काय तुम्हाला उष्णतेचा त्रास का आधीपासूनच आहे
आता ते पहिल्यापासूनच टाचा फुटतात आणि मग पायांना भगभग सुटते अस
हा हा मग रात्रीचं काय नाही पाणी कोमट करायचं जरा मीठ टाकायचं
हम्म
आणि एक दहा मिनिट बसायचं पायस त्यात पाण्यात टाकत आणि जर तेल लावायचं आणि झोपायचं रात्रीच
मग गरम पाणी असल्यामुळे आणि परत उष्णता होणार
नाही नाही कोमट करायचं एकदम म्हणजे असं आपल्या हाताला जाणवलं एवढंच
हा हा
लय गरम नाही, आणि त्यात मीठ टाकायचं.
हा हा बघते संध्याकाळी करून आता
करून बघा असं रेग्युलर, ते छान म्हणजे पाय बुडल्यामुळे पण जरा नसा हे होतात ना.
हा म्हणजे गावाकड काही वाटत नाही तकड चालं जरा म्हणजे, ते उष्णतेचा त्रास होतोय. हम्म.
होतय ते, उष्णतेमु पण शरीरातल्या ह्याच्यामुळ.
होय.
त्यामुळं, जरा बघायचं करोना अस घरगुती उपायच करायच ललेह ते गोळ्या खाल्ल्यान
हो आता तेच की आता डॉक्टरकड पण काय जास्त जायचंच नाही.
हा जसं वेगवेगळे कारण दुसऱ्या कारणाला जाऊ शकताय. पण उष्णतेचं म्हटलं तर घरगुती उपाय जरा करून बघायचं थोडंफार.
होय हो.
हम्म
हम्म
काय आणि ते बघा ट्राय करू मग ते गोंद कती राहता असे भेटते स्टोअर मध्ये वगैरे तेज पण सरबत छान होत. गोंद कतीरा हा
गोंद कतिरा हा हा बघतेय आमच्या इथं भेटतय काय ते.
हा हा ट्राय करा बघा नाही. तर ते सब्जाच बी पण केला तरी चालतं.
हा ते हाय सब्जाचं बी
हा मग ते थोडस टाकायचं एकदम जास्त घातलं ना जास्त फुगत ते ना मग ते जास्त वाढते. हम्म, थोडं जरी घातलं तरी ते जास्त होतंय.
होय होय
हा ते करून बघा घरगु तीच उपाय उष्णतेवरचे जास्त करून.
होय. आता घरगुतीच बघणार आता
पण जरा कमीच करायचा.
नाही नाही. चहा पितच नाही कधी म्हणजे स
हा हा चालेल करते तुम्हाला मग.
हा चालेल.